हॅलो
हा बोल की
हॅलो
हॅलो
हा आता आवाज
हा बोलकी
होय अडकत अडकत यालाय
बहुतेक नेट्वरक नाहीये मला म्हणून येत असल तस आता येतोय व्यवस्थित
हा आता यायलाय
हा काय काय केलीस ऍडमिशनच
केलं की म्हणजे सगळं ओरिजनल डॉक्युमेंट एल सी आधार कार्ड दहावीचं मार्कलिस्ट सर्टिफिकेट बारावीचं मार्कलिस्ट सर्टिफिकेट
अ पॅन कार्ड अस वैग
अग ते हे लहानपणाचे फोटो पाठवलेस प आणि मला ते स्नॅप ला ओळखनच कोण आहे कर स्नॅपला झूम पण होत नाही ना जरा जरा ब्लर फोटो येतात ना स्नॅप दिसतात मी बघाली कोण आहे मीच आहे काय मीच आहे का नक्की असं त्या अंकल तेवढा मला ओळख ला कारण अंकलचा चेहरापट्टी अजून पण त दिसते आणि श्री जरा जरा तसा दिसतोय ना त्याच्यामुळ आणि मी त्याला ते तेवढं ओळखल खर ही मीच आहे का मी ते का मला कळनाच किती उशर म्हणून मग तुला मेसेज केला तेवड्या तो मला व्हॉट्सअपला पाठवल
ते बघत बसलेलो फोटो ते सकाळी व्हिडिओ कराला घेतलेलो ग फोटो माझ आणि पप्पचा ते माझ्या ब डेचा फोटो दुसऱ्या बड्डेचा आहेत ते म ते बघालतो तर सगळ्यांच दिसलं त्यात
मम्मीच पण दाखवलो मम्मी बघून मी पण हाय व्हय त्यात म्हंत्या कसली दिसत्या मम्मी माई बघितलीस काय त्यात कसले आहेत आ जेवायला बसलेलं मला आटवलं कारण लय लहान ग तवा बड्डे ला कुठ आपल्याला काय आठवत बाकीच्या बड्डे ला तर तेन आलेला मला सगळं आठवतय
म मला पण आटवना माझा बड्डे तो
तू अगं तुझा तर पहिला का दुसरा बड्डे कस आटवणार तुला हा मी कारण बाकीच्या नंतरच्या सगळ्या बड्डेला कारण मी म्हणजे दिदीला मदत करायला येत होते कणी नई दिदीला तुला अस ते मला बाकीच सगळ बड्डे आठवतात ह तेच काय आठवनात एका बड्डेला आल्याला आटवतंय का केक करायला आलत तीज्या मला केक केलं त तुझा का पूर्वाच्या कोणाचा
मम्मीच्या मम्मीच्या बड्डेला
काय नाही ग सगळ्यांना बोलवलेल
म ते मम्मी पप्पांची अनिव्हर्सरी असल
नव आम्हाला कशा ला बोलवतील अनिव्हर्सरीला
नाइ एकदा नाइ नाइ एकदा मोटी केली होती
नाइ मग तवा नव्हती केली तिन नाइ नाइ घरात आम्ही केक केलेला आईस केक केलेली तिनं आणि बोलवलेली मदत करायला तेन
पूर्वीच्या बड्डे ला असेल मग
पूर्वाचा च हा तेच तिचाच असल मग
हा हा
ते आणि एकदा घरात माझ्या बड्डेला एकदा केक करून दिलती तीन
होय फोटो माझ्याकडे अजून आयत ते फिल्टर लावून जीभ बाहेर आलेलं डोळे मोठ करून
कुटल्या बड्डेच ग
एका बड्डेच हाय अ नाही तो ग्रे आणि पिंक कलरचा फ्रॉक घातला होता फिल्टर लावून काढल होत फोटो तुझ्यासोबत काढल होत आणि मी जीभ बाहेर काढून पेनड्राईव्ह मध्ये आहेत ते बघायला पाहिजे
आठवत नाहीत बाई फोटो माझ्याकडे पण होतच मध्ये मध्ये माझं पण फोटो आपोआप ऊडल्यात माझ्याकड च फोटो गुड लक
आहेस तू हो कुणालाच पाठवून ठेवले नाहीस
नाही अग व्हॉट्सअपचा डाटा उडलाय म्हणून सांगितलंय नाही वय तुला परवा तेज्यानंतर आणि उ ला माझा डाटा परत लइ वेळा अस उडालाय काय प्रॉब्लेम फोनच झालय काय माहित कुटलं ते साडीवरच ते पाडूनच ते तीन वेळा आल्या पहिला दोन वेळा पाठवले आणि मी असं होतेण कधी लागलेच तुझस फक्ती पटवलिस तिसऱ्यांदा आणि बॅकअप झाल खर ते आमचं अ ज्यावेळच फ्रेशर तू ते चॉकलेटी साडीच ते तेवढं गेलात बघ एकच फोटो आहे त्यातला.
वा.
ते तर कसलं भारी आलतत फोटो तेच गेलात पाप
पाणी जैस कुठ
हायलाइटला तेवढं लावलेलं त्यात तेवढं चार हात ते पण जरा ब्लर ब्लर दिसत कुठं व्यवस्थित दिसतात. इटाला लागल तेवढंच बाकी तर गेलच कुठ ता
काम आवरते
आज पाऊस पडला की.
होय बाई पाऊस पडला. गार थंडी वाजायेली बाहेर बसला.
होय शाळा सुटायच टाईमला पडलेला.
व्हय ते ठरलेलंच आहे शाळा भरायच्या टायमला आन सुटायच्या टायमला आणि दुपारी जेवायच्या लंच ब्रेकमध्ये
होय त्याला कोण फोन करून सांगतया मॅच.
बघा की तर. दरवेळथ तरी आता काय नसते आपलं शाळा कॉलेज आमच कॉलेज एक सकाळी कॉलेज अस तरी सकाळी एक कॉलेज ला जायच्या टाईमात पाऊस. कॉलेज सुटला की सुटायच म साडे अकराला तर ते यायच्या टायमात पाऊस.
सगळ्या सगळ्यांच्या टायमाला असतोय तो. दहा ला एकदा पाच ला एकदा पण अस ते नऊला असत त्यांच्या नऊला पण असतेत
व्हय, प्रत्येकांच्या शहाच्या टायमाला सुटयाच्या टायमाला ते हाहे.
अच्छाच्छ
एकदा तर काय झालत कॉलेजला टेस्ट होती आणि त्यादिशी लई पाऊस आला. आणि गेलोच नाही टेस्ट ला पहिल्या लेक्चर ला तोशिकन गेलो ते दुसऱ्या लेक्चर ला गेलो अस सगळ अख्खा वर् तो आला लई जणांमध्ये नंतर त थोडी जण टेस्ट ला होते आणि आमच्या एचओडी टेस्ट घेणार होते ग आणि टेस्ट घेणारोत हॅलो.
हा बोल की.
टेस्ट घेणार आहेत म्हणून हे केलं हॅलो हॅलो हा टेस्ट घेणार आहेत आणि त्यांना काय वाटलं आम्ही टेस्ट ला यायचं नव्हतं पण मुद्दामन चुकवलय असं वाटलो आणि त्यांनी चिड्डीजणी मला पुढच्या दोन दिवस प्रॅक्टिकललाच बसू दिले नाहीत. कुटलाच विषयचा, असलो केलती मग आम्ही चिडलेलो काय झालं? जे लवकर आलेल्या थोड्याफार पोरी ग ज्या गाडीवरन वगैरे येतात कनी किंवा बसने येऱ्या पोरी कसं लवकर निघायच्या ना सहाला तर निघायच्या साडे सातला कॉलेज असयचं तेव्हा म त्यांच्यावेळी पाऊस होतात भर पूर आम्ही घेतलाय त बगा आम्ही पण धा कॉलेज कितीला भरते पावणे आठला आमी दहा मिनटं आधी किंवा बरोबर पावणे आठ लाख नि घिणार त पावणे आठ ला पाच कमी असता निघणार म्हणजे बरोबर पाच मिनिटात पोहोचतो याइना बरोबर?
होय.
आम्हाला लेक्चरलाच बसू दिली देत.
होवा
असली ती मज्जा झालती. त्यात आम्ही घावलेलो बरोबर आणि त्यात काय झालं आमचा वर्ग खाली होता खाली होत त म्हाय आणि वरती वर ती सेकंड इयरचा आणि सेकंड इयरचा वर्ग भरत होती आणि कनी कायम सर कनी ह्या जिन्यासने येत होतेत खाली बरोबर आमचा वर्ग लागून एक जीना आहे तिथनं खाली यायची मग आम्ही त्या दिवशी काय केलं सगळ्या पोरी होतो पाच सात जणी काय. जास्त होत्या त्या दुसऱ्या जिण्यावरन वर जाऊन थांबलेलो सर तिकंड येत्यात आणि सरां आता काय दिसत नाही डायरेक्ट सर गेलेल दिसल की इकंड जायचं बरोबर त्या दिवशी सर तिकडं कंडा बरोबर तोंडासमोर अय शप्पत काय कर बरो माझ्या तोंडासमोर आलीत ग म्ह झालं आणि मलाच बघितल्यात पुढं नाही आणि गफ तोंड खाली घात बलो आणि बसल मग दुसरे लेक्चर काय होणार न्हवतीत प्रॅक्टिकलला पण बसवून घेतली नाहीत बाहेर काढलीत लॅबमधन मग काय त्यांना तसंच वाटल बघ त्यांना बघून पळाल्यावर
हा हा
म मग परत त्यांनी परत पुढच सेमीस्टर टेस्टच घ्यायची बंद केली अजून आमच थर्ड इयर पूर्ण झालं त्यांनी थर्ड इयर ला शेवट शेवट नाही त्यानी एस वाय च्या दुसऱ्या सेमला जी टेस्ट आम्ही पळून आलतो त्याच्यानंतर त्यानी टेस्टच घ्यायची बंद केली.
ते गैरसमज झाला त्यासनी
नाहीतर काय कुठल्या शिक्षकांना टेस्ट घेऊ दिली नाहीत.
अवा.
कोणच घ्यायचे नाहीत म्हंटलंबीत टेस्ट
पोरासनि यळतेच पाहिजे असते
मज की पोर तर कोण बसत नव्हतं आम्हीच पोरी बसायचो टेस्ट ला आणि आणि अभ्यास कर ना पोरीच नुकसान झालं तेच की हसू लागले. हॅलो.
हॅलो.
हॅलो. ठेतोय का नाही आवाज. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो.
हॅलो.
अगं मधनच कुठ गेलतीस
अगं नाही बोला हॅलो हॅलो म्हणालोय नाव
मी पण म्हणालोय तुझा आवाजच पहिला मला वाट तिकडंन कट मला वाटलं ती
नाही नाही मलाही आलता तूज नाही मी आ आता म्हणार होतं मी तुला असुदे दे आता बारा बेटा चालू ठेव आणि मग तू कर असं सांगणार होते तुला.
हम्म मगाचा तो बारा मिनिट चालू ठेवला आणि उगाचच. बघकी अग तुला कोण मैत्रिणी नाहीत कणी बोलायला आता म्हणून आमच मागच्या वेळचा टास्क लगेच झालेत हे होईनात मैत्रिणी होत्या ना सगळ्या सळ्या फोन करून तरी आप पण दोन्ही कंडं करालोय म्हणून तुला एकटीलाच करायचं असतं का नाही लगेच झालं असत, हॅलो.
हा आता आला ग आवाज चाललाय आवाज
काय ब मला नेटवर्क नाही बघ त्याच्या नेटवर्क नाही म्हणून होत अस.
काय झालं काय म्हणाल तीस
ते बोलायला कोण येत की नाही आपल्याला आता जास्त त्यामुळं तस वाटलाये
हो मला त्यातले एक बोरवाले त्या एक कॉल अस हेवलंय की होते कधी होते.
तस की. तू तुझ एखाद्या माहत नाही घ्यायला लावशील का नाही मग
होय आता आता सगळी ऍडमिशनला रजिस्ट्रेशन तेला चाललंय.
व्हय आपणच खड रिकामा बसलोय आता तुझं झालंय रजिस्ट्रेशन तुम मोकळीये
माझं रिट्रेशन ऍडमिशन झालं पहिलेच.
तेच की ऍडमिशन झालं ग म्हणून तू आता रिकामेस तुला चाल ते त काय.
ह आणि ते ना तुझ्या कोण मैत्रिणी नाहीेत ना तुझ्यासोबत
नाही कोण नाही सगा इंजिनिअरिंग घेणार आहे का
तू एकटीच वेगळ वाट धरलास काय
होय एकटे हाय खरं ती काय माहिती तिचे होय नाही होय नाही चालले
हम्म का आता होत्याच गे दुसऱ्या मैत्रिणी
अ ह
ह आमला पण आता तेच झालंय ब आता भीसेला कस तर कस तर मैत्रीिणी केलोय आता हेजेला आणि कुठलं हॅलो
हा
बीसी एला ग म्हणलं कशा तर कस आलो
हॅलो हॅलो
जातय आता थांब सपत आलंय टायमिंग
हा आता कोण मी आता मी करू काय नंतर करू
तुला आत्ता वेळ असला तर करकीि लगेच
करतो मग
हा मग नंतर एक दहा वाजता मग मम्मी